हॅलो
हां हां
मॅडम मलां खिचडी सोबतं एक रेसिपीची गरजं होती एखादी आंब्याची रेसिपी सांग नां अकां
हां हां हां सांगेन
हम्मं सांगा
आपल्यां अगलंतण घ्यायचे आणि मस्तं त्यांना सोडूंन घ्यायचं मस्तं तुम्हांला मिक्सरमध्यें काळांयचे असेल मिक्सर मध्यें काढूंन घ्यायची आणि
म्हणजे ते कापूंन घ्यायचे तुकडे तुकडे
नसतं फ्याकां फ्यां करूंन आणि त्यांच्यात लसूणं आणि पाचिमडे एक तिखंट
हम्मं
आणि मीठ टाकूनन द्यायचं आणि गोंड टाकांयचे असेल तरं गोंड टाकूंन घ्यायेतं आणि मगं मिक्सर मध्यें काढूंन घ्यायची आणि तुम्हांला फोडणी द्यायची असेल तरं कोणांने पणं दे शेतांत तसं पणं चांगलं लागतं हम्मं आणि मगं तशी बनवांयची असेल फोडणी देऊंन मगं त्यांला किसूंन घ्यायचं आणि मगं आणि अदरक टाकूंन द्यायचे लसूणं ही टाकांयच्या फक्तं आणि मगं थोडं घ्यायचं
अच्छा
हां कां मसांला वगैरें म्हणूंन टाकूंण आपणं फळं दिले
आताचं मी खिचडी बनवली पणं त्यांच्यासोबतं कायं बनवावंय म्हणूंन मी फोन केलां
अच्छा
फोनवर फ्रेंड लां
खिचडी सोबतं छांन लागते हां हां असं आहे अजूंन कायं विचारायचं अजूंन कायं विचारायचं होतं संग कायं अं
कायं नाहीं दुसरी रेसिपी लां फोन कराेल अजूंन
हम्म.